हॅलो
हां बोला की
कॅन्सल झाला हा ताई चालू झालं काय म्हणजे तुमचं पण चालू झालंय काय नंतर चेक केला तर चालतेय की
अ तेज्याच्यावरती काय नाय ओ नवीन टास्क नाय उपलब्ध झालेल
म्हणजे फोन फ्रेंड पण नाय काय झाला.
नाही.
हा हा तेच म कॉल आला म्हणून म्हंटलं चालू झालय काय बघा जरी तुमच कधी चालू होईल त्यावेळी मला कॉल केला तर चालते. हा जेवला
हो जेवलो.
हा हा तुम्हाला काय मुलं वगैरे
एक मुलगा आहे.
हा शाळेला आहे की लहान आहे.
शाळेला आहे की जुनियर के जी ला हाय.
हां हा आज काय सुट्टी
हो आज रविवार सुट्टी
हा
काय करताय मग? अजून काय? घरात कोण कोण असते तुमच्या?
घरात जॉईंन फॅमिली आहे. सासू सासरे, आम्ही दोघ
हा हा ननंद वगैरे काय नाही काय?
नाहीत ननंद नाहीत दिर आहेत.
हा हा. जॉईंन फॅमिली म्हटल्यावर काम जास्त खरंच छान वाटते. आमचं पण तसच आहे.
होय टाइम जातोय. बिझी टाइम आहे आपला.
होय होय. मग आणि काय तुम्ही काय जॉब वगैरे करताय?
नाही. जॉब वगैरे काय नाही. अजून बघायचं ट्राय करायचं चालू आहे.
मग शिक्षण काय झालंय तुमचं?
बी ए सी केमिस्ट्री झालं.
हा हां, मग जॉब बी एस सी केमिस्ट्री म्हणून जॉब केला ना तुम्ही?
नाही. बाळ छोट होत. परत नाहीच.
हा हा कारण एवढं शिक्षण होऊन पण आता कस बी ए सी वाल्याना जास्त स्कोप आहे हो.
हा. होय होय. तुम्ही तुम्ही काय केले शिक्षण?
माझं डिप्लोमा झालंय की, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. मग जॉब करत होते एक दोन तीन वर्ष केली. त्याच्यानंतर मग, काय मुलगी प्रेग्नेन्सीच्या वेळी मग बंद केलं. ते जरा टायमिंग हे होईना
हा.
घरी यायचं तेन टायमिंग लय जास्तच लेट व्हायला लागला. त्यामुळं मग ते डिलिवरीच्या वेळी बंद केले.
हम
मग आता मुली आणि शाळेला चालल्या की मग आणि बघायचं होय.
हां हां,
आता आहे. ती पहिलीला गेली. आता काय असच. मग कुठलं जॉब बघायचच चालूय अजून आपल्या टायमिंग ब टायमिंगनुसार पण पाहिजे ओ.
पाहिजे होय.
हे कसं दुसरीकडं आणि डिप्लोमा तेन झालाय म्हटल्यावर इथं आसपास एवढे जॉब नाहीत त्याचे पुणे, मुंबई असं जायला पाहिजे.
हम् हम्
तुमचं कसं जॉब इथं बी एस सी, नर्सिंगला तर किती स्कोप आलाय आता जागा पण निघल्यात नाही. भरपूर ठिकाणी बी एस सी च्या तेन.
जी एन एम, एन काय ते ए एन एम लागते हो त्याला पण
होय होय.
हा ते नाही ना. आपल्या ग बी एस सी नुसत होऊन काय करायचं. त्याच्या पुढचे कोर्स पण व्हायला
मगं ते कोर्स करशीला की नाही आता एक एक ठिकाणी असं आहे की आपण आता म्हणजे आपल्याला जमत नाही. लग्न झाल्यानंतर तर मग सहा सहा महिने फक्त इंटर्नशिपला हे काय आपण अपडाऊन म्हणजे कधी पंधरा दिवसातन एक महिन्यातन जरी गेलो तर चालतंय.
हा हां.
फक्त कस कस आहे की तुमचं जे सहा महिने इंटर्नशिपला पाठवतात. की नाही ते तेवढ व्यवस्थित कोर्स केला की नाही. आता सरकारी पण जागा किती निघल्यात त्या इचलकरंजीला म्हणा. होय होय नर्सिंगमध्ये.
हा.
आता माझ्या नंदेनच परवा भरलेलं बघा तिचं जी एन एम झालंय.
हा.
जॉब भरपूर आहेत म्हणजे ते फिल्ड असं बंद होण्यासारखं नाही आहे. ते त्यामुळे शिकलं हा शिकलं तरी कस फायदाच आहे तो. नर्सिंग व्हायला पाहिजे खरं.
हा. जी एन एम च पण तीन वर्षाच आहे ना?
होय होय तीन वर्ष, जी एन एम तीन वर्ष ए एन एम दोन वर्ष, म्हणजे दीड वर्ष आपलं प्र हेच घेतात थेअरीच. आणि सहा महिने प्रॅक्टिकल.
करेक्ट.
म्हणजे तुम्हाला इंटर्नशिपला पाठवतात, आता माझी ननंद तर जात होती की नाही कोल्हापूरला दिलेलं तिला हॉस्पिटल मुधाळे हॉस्पिटल म्हणून मग ती थ कसं त्यांना पेमेंट चालू होत पण ते त्यांच जे कॉलेज होतं की नाही ते पेमेंट घ्यायचं त्यांचं बरोबर तारखेला येऊन त्यांनी घेऊन जायच कारण सहा महिने त्यांनी पाठवलेलं ना त्यांना.
हा.
ते जेवण खाणं सगळं त्यांचं, हा मेडिकल म्हणजे ज्यांचा दवाखाना आहे की नाही त्यांचं सगळं इंटर्नशिपला हा जेवण वगैरे सगळं त्यांच. सहा महिने शिकायचं मग त्यांनी काय केलं परत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जॉबलाच तिथं त्यांना ठेवून घेतलेलं. हा दहा बारा हजारचं पेमेंट देतो आणि चालू राहू दे म्हणून. अ इचलकरंजी जवळचं आहे.
ऐ काय मग ते त्यांना जवळ पडतंय.
नाही आता दुसरीकडे जरी कुठं नर्सिंगचं वगैरे को हे आहेत का नाही काय म्हणतात ते आपले कॉलेज आहेत का नाही तिथं शक्यतो तसच आहे चालू की आपण दीड वर्ष म्हणजे आपल्याला जमतच नाही. ज्या लेडीज आहेत की नाही आता लग्न झालेल्या त्यांना कंटिन्यू कॉलेज जमत नाही. त्यांच्यासाठी ते बर हाय, तुमच थेरी काय घरात बसून कॉलेज कोरोचित केलेलं कोरोचित.
कोरूची कुठं आल?
अ इचलकांजी जवळच आहे एक तीन चार किलोमीटर अंतर आहे. तिथं हाय.
आपल्याला सांगलीला पण आहे ना.
होय होय. तुम्हाला जितन जवळ पडते क नाही असे कॉलेज बघायचं. एनएम जरी केला का नाही तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे बघा तिथं. भले तुमच ए एन एम, जी एन एम काय असू दे पण ते कसं तुम्हाला जर एक्सपिरियनस तिथं असला कनी एक दोन तीन वर्ष त्याचा. आता पण कसं मग तुम्ही सहा महिने तर शिकताय तिथं हि तिथ त नाही म्हंटलं तर त्यांनी म्हणजे आमच कास्टमध्ये येते त्यामुळे एवढी फी भरली नव्हती ओ त्यांनी.
फी एवढी जास्त नव्हती.
तरी किती फी आहे कोर्सला?
त्याना जास्त नाहीय आता ती करून पण भरपूर वर्ष झाले आता चौकशी करायला पाहिजे आता. आणि त्यांचं कसं हाय काय माहिती. फी खरं एवढी नाही आहे नर्सिंगला ते आपण कसं ऍडमिशन घ्यायच्या आधीच वाटतंय की आपल्याला जमल काय नाही, करू का नको जॉब आहे.
हा होयच की. आणि होईल का नाही आपल्याच्यानं कसं होतय. सगळं बा घरात बसूनच चाललेलं असत आपलं.
होय होय. बाहेर पडल्या कळत नाही. आणि आपण एकदा तिथ गेलो की नाही. आणि तिथ गेलो की मग अरे एवढं सोप होत आपण एवढ्या वर्ष उगच घालवली असं वाटतंय मग. होय. आता माझं पण तसच झालं डिप्लोम
हं.
आणि गॅप सर्टिफिकेटला पण तिथं पहिल्यांदा कसं आम्ही म्हणजे माझंच ऍडमिशन लेटन केलो मी. म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतर ग्रज्युएशन धरत नाहीत नाही ते. डिप्लोमाला ग्रॅज्युएशन धरत नाही डिग्री व्हायला लागत्या. मग आम्ही काय केलो असंच सर ग्रॅज्युएशन कंप्लीट करायसाठी बीए ला ऍडमिशन घेतल्यानंतर क नाही. ते भरपूर म्हणजे पहिल्यांदा बाहेरचीच आप आपल्या जवळपासची हे गॅप सर्टिफिकेट काढाय लागतय. हे कराय लागतय. त्याच्याशिवाय होत नाही. ती भीती खूप घाातलीत मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर किती आपण शंभर रुपयला ग्या सर्टिफिकेट फक्त काडून घेतलं म्हणजे ते एक लिहून घ्यायला लागतंय फक्त. ते स्ट्या मिळतंय म्हणजे आपला किती वर्षाचा गॅप आहे क नाही, ते तेवढं लिहून घेतलं अडमिशन लगेच मिळतय. काय खर्च जास्त आला नाही काय नाही, नी तेवढ्यासाठी आम्ही किती वर्ष घालवली. कि काय कसं जायचं कॉलेजमध्ये, काय विचारायच जाऊन, असं. एवढं सोपं होतं एक दोन दिवसात म्हणजे आमचं ऍडमिशन झालं. खरं तिथंपर्यंत जायला आम्हाला एवढ्या वर्षी लागली. म्हणजे भी
आपण धाडस करत नाही हो.
होय भीती बसत होती, की आपण आता एवढा ग्याप तेवढा हाय आता काय म्हणतील आत्ताच हे वेगळं पड
वेगळं पडतय हा. इतक्या दिवस का नाही गेले मग असं आणि बोलले म्हणजे काय करायचं. सगळा विचार आपण घरात बसूनच करतोय तिथं जायच्या आधीच.
करतोय. तिथं जाईपर्यंत तिथं जातच नाही तिथं गेलं की शिक्षक एवढी जर व्यवस्थित सांगतात क नाही माहिती, आता आपण आता आपण कसं आसपास जे बघतोय का नाही म्हणजे असं व्यवस्थित सांगत नाहीत काय नाही मग आपण त्याच हेन बसतो आपल्या तिथं पण असं केल तर खर शिक्षक लई माहिती व्यवस्थित सांगतात. आता आ तिथं गेल्यानंतर शिक्षकच खुश झालेले की निदान ऍडमिशन करायला त्या आल्यात की घरात बसल्या नाहीत पुढचं शिक्षण तर चालू आहे, जास्त कस लेडीज नाहीत. कॉलेज ला किंवा असं एक्सटर्नल ला असं जास्त टाकून पुढचं शिक्षण घेणार भरपूर झाल्यात जॉब पण करतात आणि पुढच शिक्षण पण चालू.
पण चालू आहे ह.
तुम्ही पण बघा चौकशी करा असल तर चांगलं कसं. घरात बसून थेरीला ते एवढं आपल्याला म्हणजे कॉलेजच्या मुलींना कसं जास्त बर्डन देतात क नाही, कि तुम्ही यायलाच पाहिजे आपल्याना बोलत नाहीत. मी भरली घरी बसून कंप्लिट. रा चालतय. एक सहा महिने इंटर्नशिपला तेवढं जावं लागतय.
हां सहा महिने.
इंट हा सहा महिने इंटर्नशिपला गेला की नाही आपोआप जॉब त्यांच्याकडनच भेटतात तुम्हाला.
त्यांच्याकंड हो. त्यांनी आता कॉलेजला पाठव म्हणजे कॉलेजतर्फे तुम्ही म्हणलासकी ननंदबाईना
होय होय पाठवलेलं. मग त्यांनी कसं बघतात आपण कसं काम करत काय आता सहा महिने त्यांच्याकडे आपण शिकतोय म्हटल आपण त्यांनी पूर्ण ट्रेन केलेलं बाहेर पा वत नाही तो जास्त ट्रेन केलेला आहे ते आमच्यातच राहू दे म्हणून ते पेमेंट देऊन तिथंच हे करत्यात. ठेवूनच
बरोबर आहे. हा. हा
आता तुमचं पूर्ण शिक्षण तुम्हाला पूर्ण शिकवायचं पहिल्यापासून आणि तुम्हाला तयार करायचं आणि दुसऱ्यांच्याकडे कशाला पाठवतील ना ते.
होयच की. बरोबर आहे की.
मग तिथंच. मग अस जॉब बघायला म्हटल तर भरपूर ते फील्ड चांगलय बा नर्सिंग आता आम्हाला पण वाटत. आम्ही त्यावेळी नर्सिंग केल असत बर झाल असत. जॉब तर मिळाले असते. कारण आता डिप्लोमा पहिला कसं इंजिनिअरिंगच जास्त हे झालं‌ त्यावेळी आम्ही इंजिनिअरिंग केलं. आता जॉब नाही तेवढ. जॉब आता शो व्हय शोधात बसाय लागतात. आणि तेवढ्या याच्या नाही आहेत.
हम्म
कि मग तेवढं एकूण एकच पडत. आपण साधा जॉब केला पण तेवढच पेमेंट आहे. आणि एवढं पुण्या मुंबईला जाऊन पण तेवढंच पेमेंट आहे.
तेवढंच पेमेंट आहे.
व्हय त्यामुळे नको वाटतय रे. हे इकड तिकड हे करायला. आता कसं आम्ही पण जॉब बघायला लागलो. तुम्ही पण बघा प्रयत्न करा असलं तरी करून घ्या. विचारून या. हा चालतय ताई. ठेवु काय. कॉल कट करायला लागणार मला‌. हा.